आता लागला
हा हा तुमच्या इकडनं झाला ना.
हाव काय आधी माहिते काय दाखवत होता अन बॉनडिंग कॉल युजरचा अ लगे माहिती का नंतर दाख वत होता की ब हेची हे झाले ही म्हणते टॅक्स पूर्ण ही झाले. आण नंतर अधिक हे करून पाहला त्याला की लागला अं.
या नंबरचं असं म्हणतेे काय या नंबरसाठी हे टास्क पूर्ण झालं. असं दाखवलशील ना आन मांग तो सबमिट केल्यानंतर पुन्हा माझा नंबर टाकला असेल.
हो हा पूर्ण नंबर दाखवून दिला म.
तर मले दाखवला काय आंटीचा फोन अ मग हे असं होते असच होते ते मी कॉल उचलला होता. पण जॉईनिंग नव्हता झाला होता ना म्हणून ते झिरो सेकड मध्ये दाखवलं.
हा बरोबर आहे मग.
हम्म आता बघ नाही हे वेगळंच दाखू राहिलं, काल माहिती आहे का ह्याच्यावरती? सेम सेम दाखवत होते किती मिनिट झाले तर आता हे मला याच्यावर वेगवेगळंच दाखवून राहिले.
हं जाऊ द्या ते अ पूर्ण हे झाल्यावर तेच्यावर येत असशील ना एवढे सेकंड झाले हे झाले तेच कोकण्या तिथं.
म आता खालचेच पकडले मी किती झाले तर एकोणतीस अ असेल वरचे काय खालचे. हं हं. एक मी म्हणून म्हटलं तुम्हाला लावून पाय एक दोन वेळेस लावून पाहिला की लागून जाते.
हाव ना माझे राहिलेच ना म तीन राहाले. पंचवीसमधले म्हणजे अजून तो कु म्हण हे तीन आण अजून ते पाच म्हणजे तीस कॉल कराय लागतात ना. हा म आता तुमच्यासोबत आता बावीसच व्हायलेत ना माझे कॉल.
बावीस म्हणजे मगाशी दोन लावून दोन लावले मला ते पण धरून
दोनच ते काय हेच्यात पकडण्यातच नाई आले ते बावीसच दाखवून राहल.
हो बाई.
तेच्या हा तेच्यावरती हे नाही झाला आता हा कॉल लावला आता काय मी डाटा दाखव होईल का काय माहीत.
नाही दाखवणार आता बोलणं चालू आहे ना आपलं मिनिट चालू आहेत ना तेच्या. दाखवू शकते आता हाव आता माझे तीन झाले की नाही.
आ हाव तीन राहले म्हणजे तुमचे तीन झाले हा हा हो हो हाव.
हाव तर माझे दोनच राहाले आता तुमचे चार राहिले आणखी.
अ हा तीन तीन राहिले ना.
हा आधी चे दाखवले नाई ना म्हणून.
नाही काहीच नाही एक ही नाही दाखवला म्हणजे आधीची बावीस होते तेवढ्या बावीस वरच ते लटकेलं आहे. असून हे जेवढे तुम्ही दोन कॉल आधी केले आणि आता हा तिसरा कॉल. पण हे काही दाखवून नाही राहिल्या अँप तर समजतेस आता तीन कॉल राहिलेच आहेत मंग ते तीन कॉल ऍड करते की काय माहिती.
नाही बरोबर पा बा आता नवीन असत प्रॉब्लेम न त्या याच्यात.
हाव आण माहितय काय अ रात्री एवढे मस्त हे होता. रेंजही असते आणि रात्री खूप लवकर लवकर हे होऊन जाते.
रात्री बोलायला पुरलं असत पण त्या ताईंले फोन लावला आणि ते म्हणे आता हेच्यात नेटवर्क नाहीये.
हा.
म्हणून मंग मी म्हटलं गड़्या ताईले कशाला फोन लावा कारण की सगळ्याच्या ह्यच्यातचं अँप आहे म्हटलं, सगळ्याच्या ह्याच्यातच काही जमत नशीन नाही. म्हणून मग मी काय रात्री कॉल नाय केला नाहीतर तुम्हाला जर एक कॉल केला गेला असत की नी जर रात्रीच आपलं बोलण झालं असतं.
झालं असतं हा आण रात्रीच कसं कोणी म्हणतही नाही हे नाही होत.
हा आणि रात्री कसा वेळच वेळ असते ना फक्त काय ते झोपायाला थोडा उशीर होईल.
हं तेच ना म आणि कसं आहे. अं घरात कोणी नसलं तर समजा आपण असं बोलू शकतो आता आ माझ्या घरात सासू सासरे हे आहेत. तर म्हणजे तेचं असं चेहऱ्याचे हावभाव पाहून आपलं जरा असं हे वाट ते काणकोड्याळ सारखं वाटत ना आपल्याला हे हे अ हो. की असं वाटते की बा आपण कसं काय हे करा.
एक या बोलण्याला की एवढं हे नाहीय ना असं कामाच नाही आहे. पण बोलून रायलो आपण.
हा मोबाईल घेऊन बसेल्यावर हे एक तरी म्हणत काही नाही कोणीच पण म आपल्याच जीवाले कसं तरी वाटते अ हं हं हं. हाव काय म्हणतील तेईले काय माहिती हे काय रिकामं हे नाय करत तिच्या कामातच असते पण मंग कधी कधी हे होते जीवावर येते.
नाही येते ओ ताई. आता आपल्याला तसं मज तुम्ही तर हा मोबाईल घेऊन बसेल थोडा नाही बरा.
नाही ना अजिबात नाही काहीच नाही अ हा मीच तर माहिते काय मी माझ्या आईले, बहिणीले कधीच जास्तं फोन लावत नाही. कारण की मला जास्त आवडतच नाही बोलणं. आणि जास्त बोलल की नाही मग माझं डोक दुखती. खूप असं बडबड बडबड केले की आता दोन दिवसच तर हे एवढी बडबड झाली, की नाही आता कोणी भेटला आता नवीन आपण कुठे जात नाही हे करत नाही मग नवीन नवीन मग आपल्याला काही विषय माहत होत आहे. ते मग आपण बोलत बसलो तर मग डोकं दुखते जास्त बडबड केली की. मी जास्त रिकामी बडबड घरातही बडबड जास्त करत नाही नेमकंच बोलतो.
आज सांगते मी कालच मी दहा फोन लावले की नाही ओ ताई होता एकाच दिवशी काल लागली तर मी लवून घेतले म्हटलं कसच हे ऑनलाईन प्रोग्रेस म्हटलं कधी बंद करते त्यांच काही सांगितलं नाही जा
नाही आणि मला असं वाटतं टाईम टाईम असशल हा या टाइमात हे पूर्ण करा असं काही असशीलल
टाईमही असू शकते याचा आणि माहिती आहे का तीला म्हणटलं सर्वांची किती पंधरा पंधरा बी बीस कॉल किंवा कोणाचे बारा कॉल कोणचे दहा. कॉल अशी झाली होती की नाही कोणाची पूर्णच झाले होते तेव्हा माझ्या मोबाईलमध्ये ऍप ओपन झालं होत तर मग मला काय वाटलं सर्वां तीस तीस कॉल होऊन जातील आपल्यासग बोलायला कोुणी राहणार नाही.
हा.. हा..
म्हणून मग मी काल... तर दहा कॉल केली मी सांगते नाही रात्री एवढं डोक दुखत होते.
हम्म हम्म
खूप आताही पण म म्हटलं सकाळी कसं आता आज दवाखान्यात जाव लागते
हा
म्हट आज काही आपलं बोलणं होणार नाही तर सकाळी म्हटलं झालं असला कोणाजवळ वेळ, तो बोलू नाहीतर राहू देऊ म्हटलं
मग माझं मी सांगतो त्या दिवशी तुम्हाला साडी नेसवली की त्याच दिवशी मी चालू केलं माझं. अन कॉल कोणाचा आला नाही सी आरपीचा आला होता फक्त ते रात्री म्हणजे ते का म्हणजे त्या दिवशी आल्या होत इकडे चक्कर हे कराय तर मग म म्हटलं क होतं काय याचार काय बोलायलागे कस हे करायलागेन म्हणे. तुम्ही वाचता नाही काय म्हटलं जरी वाचला तरी आता समोरचा माणूस काय त्याच्यावर काय रिॲक्शन देते काय हे करते मग त्या म्हणत कि बरं ठीक आहे मी लावेण म्हणे तुम्हाला कॉल मग तेन रात्री कॉल केला मग त्याच्यावर ते जे झाले बस मग झालं तेच झालं मग झालं दुसऱ्या दिवशी अ निकितान केले. दोन तीन ते म्हणे तो इमली वरती येऊन बसाय लागते खाली रेंज अजिबातत म्हणे आणि मा लेकर म्हणे तुम्हाला तर माहित आहे क ती बॉन्ड आहेत म्हटला ते तर आहेच म्हटलं आणिगे घर ची मग ते माणसंही कल्ला करतात मग ती म्हणतात की ह जाऊन बसत समजा आणि तेचा मोबाईल घ्या लागते म्हणे. माझ्या हच्यात हे नाही मग हा मग दुपारी तिन लावले, दोन, तीन झालं ते झालं मग माझंच हे नाही झालं ते लग्नाच हे आलं मग ते लग्नाच्या याच्यात हे केलं मग मणजे असा विचार येते की, आपण कसं काय कोणाला लावा असं. ह हं हं
मी सांगतो ना याच्या या ग्रुप वरचे जे हेय आहेत की मी किनी नंबरं यतकिनी अ ते हेगन काही नंबर आहेत कि अर्ध्यापेक्षा जास्त नंबर त माणसाच्या नावाचे तिच्या तर कस आपल्याला ओळख नाहीये मग कोणाच त्यां बाईच दिसलात मग मी आईला विचारतो की आई हा कोण च नंबर आहे व माही मला ओळख सांगता समजा मा आपण पाहिलं असल तर आपण थोडंफार बोलू शकतो.
नाही ना आपण बोलतोय पण हा पण मंग तरी पण आ आपल्याला असा विचार येते की कोणाच्या म्हणजे असं ब काही चालू असशील, काही हे असशील आन आप पण मधातच कोणाले हे केलं तर कोणा ना आपल्या वचकन वाचकन बोला.
मग मी सकाळी त्याच्यासाठीच मी एवढं हे ना फोन लावला तुम्हाले फक्त मी कशासाठी फोन लावला की ब तुम्हाला फोन लागते. का नाही लागत एवढं त्या सीआरपीएल सांग्यासाठी कारण की त्यांच्या मोबतमध्ये प्रॉब्लेम आहे का मग त्यागले सांगितलं जात ते.
आणि आता कसं माझं ह हे म्हणजे माझं प्रॉब्लेम येलय म्हणून मग मी पण म्हणजे. मोकळीय नाहीत हा नाही तर मग हे मुलाचच राहती. बस ये सकाळ.
तेच ना मग सकाळपासून बस कामं कामं कामं मग हे लेकरं शाळेत गेले की मग दहा वाजतापासून मग काही विषय नसते एककरी मग काही काम नसत हा.
काई आपला सकाळचा टाईम हा गडबडचा नसते काही कोणाकडे वेळ नस तेवढं बोलायले
हां म्हणून मग.
तुम्हाला म्हटलं की ताई मीे के म्हणजे तुमच्याकडे वेळ नाही मले मा म्हटलं फ तो थोड विचारासाठीच फोन लावला होता म्हणूनच आधीच मट
अर मग मी दोन तीन दिवस झाले अजिबात बोलली नाही कोणा सोबत मग म्हटलं जाऊद्या गड्या. ह्या बोलतो म्हणतात त म्हटलं होटं टाईम नाही आहे आणि आजकी वावररत जायच. काही गडबड नाही दिसली मुलगी देईन म्हटलं नाही का? चालतो की काय म्हटलं दुसऱ्यांदा मकई ए नाही. ते सांगितलं म्हटलं मी दोन दिवस आता वावर गावात जातो गाऊन आले सोळा तारख बसून की बस मग मी चालू लागली की लागली म्हटलं मग त्यान. त्याव ना बरं तुला काता मी चाल ते तर मग म्हणत की मी हे करतो. बाया सांगतो एका दिवशी हे करतो म्हटलं राहू द्या काही नको सांगू दुसरं दिन नाही जास्त काही बाये बाहे की कामा नाहीत करत नाही वावरात गेलो की कोच नाह करत म्हटलं मी आता मागे अस तो मी तो सांग मले मी म्हणजे जसं मी काही एवढे कामा केले नाही सजा बाबाची. आता इथं करून राहिली म्हणजे आता स्वतःच्या अंगावर पडले की मग बरोबर समजते आपल्या
मी लावू का ताई इकडंन तुम्हाले?
बरं बरं ठीक आहे लावा.
हा हा मी लावते हा.